हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हां बोला.
हा नमस्कार.
नमस्कार बोला..
अरे काय कुठं काल प्रवास कुठे केला होता प्रवासाला
प्रवासाला काल गेलेलो असंच मुंबई पुना
मुंबई पुणा आणि पावसाळ आता रस् हा. आणि पावसाळा आहे जर रस्तत पावसाळ्यात रस्ते बिस्ते काय सगळे हे झालं होते खराब झालं होत. ट्रॉपिकच्या मुताान कसं काही गेला.
थोडस एक लाईन चालू असते की एक लाईन चालू असल्यामुळ स्टेप बाय स्टेप मग प्रवासात मग इकडं तिकडं फिरत जरा थोडंसं. पाऊस पडलाय त्यामुळे थोडस इकडे तिकडे फिरत बघत बघत बघत गेलेलो. असं त्याच्यात मध्ये तुम तुमच्या पुण्यापर्यंत गेलेलोक. पुण्यातून पुढं जरा थोडंस ट्राफिक जॅम होतं.
हम्म हम् हम् हम्म हम् त्या मी गेलो होतो इकड बेळगावला गेलो होतो पण प आपल्या महाराष्ट्रापेक्षा बेळगावत रस्ते बिस्ते एकदम छान आहेत. काही प्रॉब्लेम नाही र. ेपल झाल्यात हे झालेत इकडं आपल्या महाराष्ट्रातच अजून रस्त्यांचा काही प्रॉब्लेम आहेत. अजून रस्ते व्यवस्थित झालेले नाहीत काही नाही त्यामुळं. भयानक प्रवासाला ह होतय त्यापेक्षा बेळगा गेलो होत मी बेळगाव ला
तिकडं काय म्हणजे बघायला गेलेलं काय कसं?
नाही नाही एका कामानिमित्त गेलो होतो.
बर.
त्यामुळे बेळगावला गेलोत इकडं तुम्हीेला होता पुण्याला आणि त काय फिरायसाठीच.
आम्ही आपलं गेलेलो फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट बघायचे म्हटलं. मग ते कसं त्यातन ते स्थानिकला जे काय असतात आता आम्ही इकडं साताऱ्यामध्ये जरा थोडं गेलेलो तिथं म्हणजे कास पटारला वगैरे बऱ्याच तिकडंनी असं तिथं बऱ्याच ह अ नैसर्गिक साधन सामग्री भरपूर आहे धबधबे वगैरे. बघायला खूप चांगलं आहे तिकड सध्या म्हणजे आता ग्रीनरीय ना सगळी
पावसाळ्यात आता वातावरण एकदम एक नंबर असंल की असंल की हम्म हम्
तुम्ही गेला तर तिकडं जरा व्हिजिट करा खूप
होय होय होय पण ते अ हम्म ज्यावेळी तुम्ही गेला हे केला त्यावे पावसाळ्यात काही प्रॉब्लेम ना म्हणजे गर्दी होती का कसं होतं काय?
नाही नाही नाही एवढं फा एवढी गर्दी नाही गर्दी नाहीय येतात तेवढेच जातात.
हम हम हम हम.
त्यामुळं काय होतय असं फार असं कंजेस्टेड होत नाही. नाही होत आणि अ म अगदी व्यवस्थित प एन्जॉय करायला येतो सगळां.
निसर्ग एकदम मस्त पैकी
अगदी ग्रीनरीय म्हणजे तुम्ही स्वर्गात गेल्या स्वर्गात स्वर्ग कस असते काश्मीर सारखंच हाय सगळं
हम् हम् हं मग डोळ्याचं पारनं फेटत असं असं प्रकार तिथं सगळाय काय रे तुम्ही मु काम म्हणजे कुठं तर हॉटेल बिटेल चांगली वगैरे जेवायला तिथं आहेत काय?
आहेत आहेत भरपूर आहेत सगळे सगळे चांगलेयत. जेवण सगळं व्हेज नॉन व्हेज चांगलाय तुम्हाला जसं डिमांड तसं तुम्ही जशी डिमांड कराल तसं ते मिळतय तिकडच्या बाजूला.
हम हं हं महत्वाचं तेच आहे ना, आपण फिरायला गेलो हे केलं तर तर ते व्यवस्थित तिथं जेवणाचं किंवा हे फॅमिली घेऊन गेलं तर ते सगळं झालं पहिजे ना.
होय होय होतंय सगळं सगळं व्यवस्थित फक्त कसंय थोडस एंजॉयमेंट
हम् हम मग नुसतं कास पठार बघितल का आणि पुढे गेला होता काही?
ते परत पुढं तिकडच्या बाजूला ते बानोली वगैरे आहे. प हा बामणोली आहे तिथं त्या बामणोली च्या तिथं
कमी झाला आहे तिथं ह्याचा पाण्याचा पाणी पाऊस नसल्यामुळें हा
हा बऱ्यापैकी भरत आले जरा ते
हम्म ह्म्म आणि मग आणखी कुठं कुठं गेला?
तिथून परत आलो परत तिथून मग इकडं तुमचे बरेच जरा तिथं थोडशे पर्यटन स्थळं कृषी पर्यटन स्थळं आहेत तिथं दोन तीन
आहेत काय हां ह हां
तिथं त्याच्यामध्ये तुमचं हे अं छोटे छोटे गेम्स वगैरे असतात त्याच्यामध्ये तिथं
खरं म्हजे फार फार्म हाऊस सारखं फार्म हाऊस सारखं काय?
हा फार्म हाऊस सारखं फार्म फार्म हाऊसच आहेत तिथं सगळ्या बऱ्यापैकी आणि त्या फार्म हाऊस वर काय होतं माहि ते का अ जेवणाचं वगैरे परत राहायचं. पोरांना खेळायला स्वतः आपल्याला बी थोडसं विरंगुळा म्हणून सगळ्या गोष्टी करता येतात तिथं.
हम् हम् हम् ‌ आणि जरा थंड थंडी गार पावसात वगैरे असं मस्त मजा येत असेल तिथे?
तर तर तर तर आता कसंय माहतीय का आता हेच परत एकदम मोठा जर प ब पाऊस वगैरे, यायला लागला तर मग तिथं थोडस पोहचणं म्हणजे मुश्किल होतय.
मुश्किल हा गर्दी परत वाढणारही करणार आणि आता. पावसाळ्यानंतर ऑक्टोंबर वगैरे महिन्यामध्ये, जर काच पठार जर फुलं वगैरे फुलली तर मग काही मग जदा गर्दीच मग
नाही तिकडं गर्दी ते ते ते काय जारत आहे जागतिक वारसा आहे ना तो. त्यामुळं ते पाहायला भरपूर लोक येतातच. तिकडच्या बाजूला असं
आणि काय काय आणि काय काय वगैरे बघितलं काय,
तिथून परत तिथं पुढं जरा थोडंस हे गेलो. अ मग तिथं ग जा व ऍका एका ठिकाणी. अ जेवणाचा प्रकार खूप चांगला मिळतो, व्हेज, नॉनव्हेज मधला. मग तिथं ते अ अं
जेवला काय तिथं जेवण?
हा तिथं जेव हो जेवण केलं तिथं.
हम्म त्यात अ बाबणोलीच्या पुढ जर, जरा आणखी जरा ते डोंगर तयार केला तररी महाबळेश्वरच येत. महाबळेश्वर ती एकच भाग असल्या सारखा हे.
हो हो आता तिथं ते मोठ्ठा, चा मोठ्ठा, पूल केलाय चालू आहे. काम आता बर्‍यापैकी डेव्हलपमेन्ट चालू हाय तीथ आणि ते पाहण्या साठ ती पर्यटन, पर्यटक बरेच जण येतात ना तिथ.
हम्म त्यात एकनाथ एकनाथ एकनाथ शिंदेचा आणि गावजवळ आहे. तिथून त्यामुळे ते पर्यटन होणारच. ज य जोरात होणार पर्यटक येथे. नुसतं सातारान तेवढंच केलं का आणि कुठे, पुण्याला वगैरे गेला होता का?
पुण्याला गेलेलं पुण्यात, पुण्यात बऱ्याच गोष्टी तिथं कस अ रोड रोडचं जे हे असते ना, हम्म. काय म्हणतो त्याला अ अस रस्त्याकडेच सौंदर्य छोटे छोटे अ वॉटरफॉल्स असत धबधबे
हम्म हम्म हम्म हम्म.
म्हणजे सेफ राहत ते हा म्हणजे रस्त्याकडल, असल्यामुळं कसं होतय. जास्ती दरड नस ज्या छोट्या असत्यात अगदी. म्हणजे कसं अ क्य खेडेगावात कसे वड्या असत्यात का नई, त्या टाईप हां त्या टाईप मध्ये आणि ते बा अ बघायला नी, हे करायला खूप चांगलं वाटतं तिथे.
हम्म वाड्यात शिवनेरी वाड्यावर वगैरे, गेला होता की नाही? शिवनेरी वाडा वगैरे, शिवनेरी वाडा वगैरे, बघितला का नाही तिथं?
हो बघितलं, बघितलं, बघितलं, आणि शौर्यवाडा तो. आणि त्यातन ए ते ह्याचं एक ते राहिलं तुम्हांला विचारायचं. ते हाम्पी ओस पेठ आहे ते जवळचं आहे कां? तिथं तुमजे ते कर्नाटकांत हे
नाय नाय हॅम्पीच लांबरा इकडे हे जारा बाजूला. त बेळगाव बाजूला येतं नाहीं. ते विजयापूर वगैरे त्या बाजूला हे.
आता त्या भागात बघण्यासारखं काय, काय तुम्ही काय, काय बघितलंय तिकडे?
विजापूर वगैरे तिकडेच सगळ, त्यो भाग सगळा, कर्णाटक सगळा बघितलाय. विजयपूर का पण ते हम्पी भरपूर बघण्यासारखं आहे हमपी बदामी तुमच्? आलमट्टी धरन अलमट्टी धरण वगैरे असे बघून बघायला छान, आहे ते असं कर्नाटक म ते
बर.
पण ते कर्नाटकच कसं एक दोन तीन दिवस तरी मुक्कामी वगैरे जायला लागत म्हणे सगळा भाग सगळं पूर्ण होते निवांत बघायला वगैरे इकडं. पण कर्नाटक मध्ये रस्ते अं
तिथ ते अ हे अ. हे जे आहे खाण्याचा फूड फूड टेस्ट कशीं आहे तिकडं?
एकद चांगले चांगली म्हणल मी जरासं कसं होतंय भाषाचा जरा प्रॉब्लेम होतोय भाषा बोलण्या तू वगैरे जरासं हे होतंय
भाषेचा प्रॉब्लेम आहे नाहीतर, बाकीचं कांहीं काहीं प्रॉब्लेम नाही. आपल्यासारखं प्रवासात कसं महाराष्ट्र पोलीस कशे अडवतात वगैरे असं काही हे नाही इथं जास्त.
ब
पण लैय सहकार्य करत्या पर्यटक सगळया पर्यटकांना एकदम चांगले सपोर्ट असतो हे असते चांगलंय आहे तिकडे ते करायला. आणि काय काय मग प्रवासात मगं प्रवासांत मगं काय मज्जा त म्हणजे फॅमिली गेला होता का पल्या
नाही मित मित्र मित्र गेलेलो फॅमिली मध्ये जाऊन आलेलो. म आता परत म सगळी म्हटली चला जाऊंया. म आपलं सगळे सगळ्यांनी आपलं एक तिथं. वन डे आपले मस्तपैकी दोन तीन पुुणा सातारा तिथन जवळचं जवळ पडते ना ते सगळं आन लागून लागून हाये ना सगळं. आणि अ महत्वाच म्हंजे कसं ग अ बोरिंग होत नाय वातावरण
अजून जरा लेट गेला असतां म्हणजे दिंडी वगैरे तुम्हांला गावली असती ना आता.
हो पण ते फार फुढ तिकडच्या बाजूला हाय आता इकडं कसं इथं आपणं पुढं गेलं नव्हतो अलीकंडच
हम्म हम्म हम्म. ते पुढे गेलाच नाही काय तिकडे ते हां हां हां.
छोट छोट हे हे मिळतें ना म्हंजे वॉटरफॉल्स साठीच गेलेलो आपणं.
हम्म हम्म हम्म म्हंजे अ
तिथ तिथंच एक. बसलं ना तिथ कि मग उटू वाटत नाही म्हणजे म
त्यामुळे प एन्जॉय करत.
हो एन्जॉय केला परत तथं जेवण जेवलं. बऱ्यापैकी कस होते. हे इकड आणि पाणी एकदम चांगलं. वाहत पावसाचं पाणी द.